हा आवाज यतोय तुम्हाला हो हो येतोय. बोला काय चालल ताई. काय नाही झाला का चहा पाणी झालं. नाही करायचंय ना आराम चालूये अता. आराम चालुय का मुल झोपली का हा.
झोपलेय ना.
आज सुट्टीय काय स्कुला.
हो सुट्टी स्कूला आज मोहरम होत ना त्याच्यामुळ. त्याची सुट्टी.
हम्म हम्म काय नाही म्हटलं बघू ताईना फोन लागतो की नाही करून बघू म्हणून करून बघतला. काय चाललं तुमचा झाला चहा पाणी. आमच नाही ना आता होईल पाच साडेपाच वाजता.
हा हा.
ऊने ना अजून पाऊस नाही काही नाही ऊन तर इतक कडके. हो ना खूप ऊन पडलेलेय.
हम्म.
आज काय बेत होता मग जेवणात. आज का आज गवारची भाजी. हा अरे वा.
आंबेर
आंबे रस केला होता थोडा हो का मुलांनासाठी म्हण हा सुट्टे हा. हम्म आमचं पण सकाळी झालीय. नाष्टला इडली केली परत दुपारी हो इडली केली दुपारी परत वरण भात आता स काढली. भाजी आता संध्याकाळी बघू दुसरं काही. हा हा अट मिती हो. मग आज कुठे जायचं असेल सुट्टी तर. अजून काही ठरवलं नाही बघ मुलांना घेऊन जाऊ म. गार्डन मध्ये का? हा गार्डन मध्ये म फिरून आणता येत. लाबे का गार्डन.
नाही आमच्या जवळपासचे ना हम्म नाही. हो मग खेळणे आहेत ना.
हो का कुठला खेळणेये.
हेच ना झोकाये
हम्म स्लईड ेत वा
हा मग खेळतात मुलं
हो ना तेवढा सात बाईक तास टाइमपास होत टाइमपास होत रोज कस म शळा शळा झा का क्लास असतो ना वेळहत म पणला
थोडंसं फिरून आणलं सुट्टं तर मग बरं वाटत त्यांनाही चेंज मिळतो हम्म असं
पाऊस आहे का तुमच्याकडे नाही ना आमच्याकडे तर नाहीय काहीच नाही दोन दिवस आला नंतर काहीच नाही पूर्ण कडकून पडलाय बापरे आमच्याकडे पण नाही एकच दिवस पाऊस झाला नंतर काही आलंच नाही
हो नाही यायला पाहिजे पण
पण काही य नाही पावसाशिवाय काही खरं नाही
नाही ना कायच खरा नाही
आम्ही तेच म्हटलं बाई पाऊस थोडा का वेणार असा एक सारखा नाही कर कमीत कमी रोज थोडा थोडा जरी पड ना प कस धरणामध्ये पण पाणी साठावाडेल त्याच्या पा इनकमता बसणार नाही हेच पणीची ना हो पण पावसाचा पडला पाहिजेण नाही तर मग सगळा दुष्काळच ना हो दुष्काळ पडेल म एक तर मगाई एवढी वाढली वाढली हो त्यात कस परवडत नाही काही नाही सगळंच विकत घयचच नाही हो तुमचं घरचं आहे का काही नाही ना नाही वगैरे काही नाही नाही सगळं विकतच का सगळं विकत बापरे आमचं पण तेच गह विकत तांदूळ हो सगळ सगळ सगळं विकत आणि आपल्याला आधार पण नाही ना कोणाचा एकटच नाही ना हो माझ्यामुळे मग खूप खपचप म्हणतात आणि त्यात सिलेंडरचे भाव वाढले सिलेंडरचे हो म रज पेट्रोलचे त्याचे वाढले लगेच र्चे त्याचे मुलांच्या भचे वाढले हो भचे पण वाढले ह आणि कुठे जायचं म्हटलं तर पेट्रोल मु परवडत पण नाही आपल्यासारख सीनी वा ते पण गर्दी किती अस मा नंब दोन दोन अडीच अडीच सातला त्या का हो खप खून ठे कुठे जायचं म्हटलं त एक तास नसत याच्या जातफ म ट्राफिक म हो हो तुमच्याकडे तेच
हो आमच्याकडे तेच आहे हम्म तेच तर हम काय नाही. निवांत चालू हे सगळं
हो ना सुट्टी आहे सुट्टीमुळे कसं निवां त आणि दिवसभर काम चालूच राहतं पोरांना सुट्ट्या राहिलाव एक एक एक एक मम्मी पाहिजे मम्मी ते पाहिजे हे पाहिजे हम्म पसारा कर तात मुलं आवरायचा, मम्मी काय करते सुट्टी असली का? लवकर आवरतच नाही व्यवस्थित तोपर्यंत मुला घरात असता ना एकदा मुलं शाळेत आवरून पण काय का फायदा आहे? नाही ना जेवढं आवरलं ना तेवढं फस पसारा घालतात तेच ना म आताच्या पाणी कधी आता चहा पाणी करू ना थोडं आणि सहा वाजता साडेपाच वाला मुलं झोपली.
हो ते झोपलेले आहे ना मुलं त्याच्यामुळेच मग हं आं
मुलं तुमची म त्रास देतात ना देतात ना त्रास, हो काय?
हो
मी बसलं म्हटलं आता बघू ताईना फोन लागतो का नाही म्हणून फोन करून बघितला. फोन लागला तेवढंच म्हटलं इकडच्या तिकडच्या गप्पा होईल.
हो बरोबर आहे ना तुम्ही गेला की नाही मग ताई फिरायला मे मध्ये कुठे
मे महिन्यात जाऊन आलो आम्ही
हो का, कुठे गेले होते?
आम्ही चांदवडच्या देवीला जाऊन आलो परत त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो. हो का हा हा तिथे जाऊन आलो परत चांदवडच्या तिथे गणपती हे ना
हो हो
पावणारा गणपती खूप छान आहे. हो इथं हो हो हो तिथे जाऊन आलो परत वरती मंदिर पण हे शंकराच तिथे मंदिरात जाऊन आलो ते पण हो खूप जुन मंदिर आहे ते आता पुष्कळ म एक काम केलं ना त्या मंदिराच प्रशस्त झालंय मंदिर हो
हो का, अरे वा!
आणि तिथं जो आपली इच्छा असते ना आपण बोललो ना ती पूर्णच होती.
हा ना चांगलं आहे ना
हो ना तूमी जाऊन आले का नाही कुठं?
आम्ही ना हा आम्ही पण आता पाऊस पडायच्या आधी पंधरा दिवस अगोदर गेलो होतो ना भंडार
भंडारदराला हो फिरायला ला गेलो होतो आम्ही पण हा हा
हम्म तिथे ना ते हे असतं काजवा फेस्ट
फेस्टिवल असतं काजवे असता ना आपले ते तेवढेच म्हणजे पिरियड मध्ये येता इतर टाईमात नाही म्हणजे नाही इतर टायमात नाहीत.
म्हणजे आता हे पाऊस पडणार असतो ना आपला त्याच्या पंधरा दिवस अगोदर राहतात.
हो का तुम्ही बघितलं ते
हो बघितलं ना खूप छान आहे. म्हणजे तो हो तो स्वतः प्रकाशित होतो आणि म्हणजे नाही का उजेड हे करतो प्रकाशित करतो इतरांना असं हे ते म्हणजे देवाने कस त्यांना
दिले हो ना साक्षात बघितल्यावरच समजत ते कायत. खूप छान आहे पण् पाण्यासारखं आहे म्हणजे हो का कधीरी हो ना कधीतरी योग आला काही येऊ जाऊ ना आम्ही पण हो हो नक्कीच बघाय जाऊ जाऊ हो खूप छान वाटत हो ना.
हम्.
आम्ही दोन तीन ठिकाणीच गेलो इथले इथं आता बघू चाललय. दुसरीकडें पण जायचं. पावसाळा झाला पाऊस पडला तर मग राहील ट्रेन पावसाळ आणि ते कस रस्त्यामुळे कंटाळा करतात लोक घरातले पण निघायला. कारण कसं खूप वेळ जातो ना. बरोबर आहे नान ज त्यामुळे ते म्हणता नको मग एकदा रस्त्याची काम झा का मग
मग काही नाही हो तेच ना हम्म.
अजून काय चालत आहे तुमच काय नाही. झोपला नाही का नाही झोपले नाही. नाही ना नाही याच पण आता म्हटलं थोड्या वे फोन झाला का उठ जरा च पाणीत करू. झाडजूड करू परत भाजी आणायची. आता भाज नाही घरामध्ये भा हो ना. कांदी बटाटे अजून काही भाज्या लागतात ना घरात माझ्या असल्या का मग टेन्शन नाही राह. पटकनसारखा आहे त चालय चाग हो. पण मुलांना कस भेंडी, बटाटा
हम्म तेच लागतात.
बला येला तेला टेन्शन नाही राह टेन्शन नाही राहत आता जावं म्हटलं तर ऊन पण य त्याच्यामुळे ना साडेसहाऊन खाली झाल्या हो ऊन खाली झाल्यावर तुम्ही जात का नाही भाजी आणला हो जातो ना भाजीपाला हो ना घरा पशी येत अस नाही तुमच. हो नाही नाही आमची इथे काही ना मार्केट तिथेच जातो आम्ही हो ना. प तीन दिवसांचा घेऊन येतो हो. आणि भाज्यांचे पण नाव किती वाढले हो मग खूप आहे फ्लाॉवर तीस. हो पवी फनंदस हो. प्रत्येक भाजांचे भाऊ वाढले ते पण भाजप परवडत नाही. आणि एवढ्या महागाच्या आणून पण मुलं किती नाटकं करतात. ही भाजी नको ती भाजी नको मग आपण कर. तो आपलंच पाप आहे.
हो.
चालेल चालेल तुमच्याशी बोलून खूप छान वाट. हो हा तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. कर त्यावर असेच फोन हो करत जाईल ना. तुम्ही कर. तुम पौ त चालू टा. गाडी टाकली पिकपला. चालेल चालेल हो हो ठेव का त होठी हो ठेवा ठेव. चालेल करा करा फोन करा खरा.
हम.